कट झाला का?
होय.. कट झाला ग?
होय.. कुकर लावल्यान. मम्मा न आमच्या.
तीन शिट्ट्या झाल्या न बाई.
झाले की.. आता बंद करते की?
ह्
तुमचा झाला स्वयंपाक.
झाला बाई झाल्यावरच ती गेल्या बँकेला
हा हा तिथं गावातच काय?
हव जवळच आहे माझीच जरा असं बँक लांबा आहे
हा हा. पकेच काय काम न बा लवकर करतच नाहीत कंटाळाच येतोय. मला तरी बँक जायाच म्हंटल की नई? ते लाईनी ब हो.. ना.. नकोच वाटतय?
डिजिटल
काय म्हंटलीस? हॅलो हो
हॅलो.
अगं ते नव हा ऐक की
हा बोल की हा बोल
अ मला आथर्व म्हणालत की रविवारी ममतापूरला जाऊया काय म्हणून?
ते प मी जाणार आहे शिरोळ ला.
हम झालं.
झालं काय मी तुला आधीच सांगितलोय मी जाणार आहे म्हणून आमचं कधी पसन एप्रिल एप्रिल पासन ठराय लागलय एप्रिलमध्ये माझ्या एक्झाम आल्या मग त्या यशच्या एक्झाम आल्या मग वेदीक च्या एक्साम आल्या ती शर्वरी दिदी यायची होती बेळगावासन आणि आता ठरलंय तर आता तुमचं काय काढू नकोसा बाय.
बरं बरं असुदे गे जाऊन ये.
कधी सांगितलं तुला?
आपण गेलतो त्याच दिवशी म्हटला मला मी रविवारी फ्री आहे. मग जाऊया काय म्हणून मग मी म्हटलं श्रद्धाला विचारतो पहिला आणि मग सांगतो म्हटलं काय ते असुदे घे तू असू दे आता तुझं ठरलय तू जाऊन ये तिकडं. नेक्स्ट टाईमला बघूया कधीतरी आणि.
शुक्रवारी चला म्हणालतो मी तुम्हाला. हॅलो. हॅलो शुक्रवारी जाऊया म्हणालतो मी तुला.
शुक्रवारी कसं जाणार श्रद्दे क्लास तेन असतोय की आपला.
आणि आता चुकवून पण चालत नाही.
आत्ता का चुकून चालत नाही सोडबाई आता काय चुकवतीस आता तर मेन चालू झालय.
ह
म्हणून संडेला कसं सुट सुट्टी असत्या नवे आणि त्यांच्यात पण घरात क गाडी असत्या रविवारची पप्पांची त्यांच्या
काय म्हटलीस?
पुढच्या रविवारी आता.
बरं चालतय की.
तुझं ठरलंय ते जाऊन ये तू सोड.
हम्.
मग बघूया आपण.
कुठं ठरलं तुमचं जायचं?
तिकडच की, उद्या रात्री अकरा वाजता निघणार.
रात्री?
हो. वस्तीला पाठवून देणार नाही म्हणताना मग, लवकरच निघणार.
हा, हा. आणि मग रविवारी रात्री येणार काय?
हम्, बारात बारा एक वाजत्यात, रविवारी.
हा हा, म्हणजे रात्रभर प्रवासात. गाडीतच की रात्रभर.
मॉर्निंगला बरोबर बीच वर जातोय.
हा हा, बरोबर आहे.
बघू जरासं. रात्रीच फिरून मग येणार
हम्म चालतेय. की
रात्री जायचं, रात्री या
हम्म ते मग बर केलासा हे
काय मटलीस?
दिवसभर दंगा करायचा.
होय चालतेय. की
खरं रायला पाहिजे होत ग, तिथ विला लई छान म पूर्ण पूर्ण गोवा एका दिवसात होतच नाही. पूर्ण गोवा बघाय तो
होय पूर्ण काय होत नाही. सोड
तेच की काय झालं.
आता घरचेच नको म्हटल्यात तर तुम्ही तरी काय करणार सोड
मी माझं पण पैसे देणारी माणसच नाही. मटलीत तर आपल्याला काय बोलताच येत नाही.
होय ते पण आहे.
मेन त्यांच्या ह सगळ्या हातात असतय.
नाही तर काय हो तेऽ
काय मटलीस?
म्हणच तर बाई गप्प बसायची पाळी आल्या मणलं,
होय. मग काय केलीस नाही. खायला जेऊन जायला?
मम्मी विचारालती
हम्म.
अजून काय नाही म्हनल़ं. बघु आता उद्याच निपाणीत कायतरी घ्यायचं.
होय आता रात्री काय तुम्ही जेऊन त्यांन, जाणार सोड
मी तर झोपणार बग दुसरा दिवस माझा चांगला जाईल
मग संध्याकाळच काय, रात्रभर तुम्ही गाडी तच म सकाळी काय जाऊन तिथंच की येत. घेऊन जाऊन काय खाणार तिथंच खायला पाहिजे घेऊन.
तसच कायतरी चटपटीत
हम्म कायतरी स्नॅक्स टाईप घ्यायचं जरा.
हा,
वय
आम्हाला जरी, आम्हाला जरी सपलं नाही तरी पोर आहेतच
खायला.
हो ह
ह ह तिथं पण जेवण काय सगळं सी फूडच असणार.
होय फिश फिश खायचं फिश
तेच की,
व्हेजवाल्याच नाही. व्हेजवाल्याच पण असतंय' की ती शर्वरी दीदी व्हेजच आहे गं ती ब्राह्मणांचच.
हा ती खात नाही काय. चालत असतात सोड तसं पण व्हेज नॉनव्हेज दोन्हीच पण हॉटेल असतात सोड तिथं.
असतंय पण तसं व्हेज जरासं आहे ठीक
हा. भावाचं कॉलेज चालू झालं?
झालं बाई दोन महिने झाले आता चालू होऊन.
चालू होऊन दोन महिने झालं.
मे मध्ये वीस ते एकवीस तारखेला चालू झालंय त्याचं कॉलेज.
होय.
मग?
मग कसा, कसा जातोय ग?
बस न.
त्यांची बस येत्या काय.
त्यांची बस लावायला लागत चौदा हजार मागितलं बाई.
हा.
आणि आता फ्री केल्यात ना अकरावी बारावी वाल्याना.
हे जे आपली बस, नॉर्मल बस आहेत त्या.
गव्हर्नमेंटच्या फुला फुला
मुलांना काय फक्त मुलींना?
मुलांना फ्री केले आता.
होय. नाही माहिती.
अकरावी बाराव बारावी वाल्यांना केल्यात की.
मग त्याला काय पास दिल्यात काय?
तेला काहीतरी ऑनलाईन काहीतरी भरायला लागतंय.
हा.
फॉ कॉलेज मध्ये द्यायचं.
हा.
आणि हेत तिथंन जाऊन मग ते काढून आणायचं.
ह मग तुझ्या भावन केलाय काय ते?
कराय गेल्यावर.
करून घे म्हणावं उघंच पैसे घालण्यापेक्षा फुकट आहे तर.
कसाला पैसे घालायचं उगंच.
खरं टास्क लय होते ग.
किती ते किती असते ग कॉलेज?
त‌ साडेआठ ते पाच.
भाई बाई.
आपल बरंच हाय ना.
खरंच तर जेलमध्ये गेल्यासारखं.
होय.
एकदा का ग?
मला काही कॉलेज नको म्हणून.
अभ्यास करते का नाही?
करत्यात सोड ग पहिला जरा नवीन -नवीन हाय आता ह्याच वर्षी.
का तेला नको ते ती माहितय त्याला का नको ते माहितय.
हां.
आपला कस एक तास एक तासाचा रस्ता इकडून.
होय हा.
दीड तासाचा एक कस आहे?
काय ग बाई.
अजून त्यांचं ते काय
काय टाइम टेबल. हा -हा लॅब चालू झाले की मग काय नाही वाटत सोड.
अ तरी पण लॅबला पण उभारूनच राहायला लागते ग बाई.
खरंच तर. पण ते पण जरा प्रॅक्टिकल पण करायचं असते. त्यामुळे काही वाटत नाही ग एवढं.
चालू झालं की? दि ना आणि त्याची सगळे मित्रग फोन लावल्यात कॉलेजनी.
हा.
मी हा एक तास आहे ना त्याच्यामुळे त्याला गमतच नाहीये म्हण आता ना दररोज का जातो काय? जातो काय?
हो ते येता जताा पण कोणतरी सोबत असले की काय वाटत नाही ग ओळखीच.
हा तेेच की.
ते एकटं जायचं एकटंच यायचं म्हटलं जरा नको वाटते. असं दे की थोडे दिवस तसं होतंय या नंतर मग दुसरी कोणतरी मित्र आहे. त्यांनी भेटली तर काय वाटत नाही.
काय- काय गमणता सगळीच लावल्या बस म्हण. मग बस लाव्या काय म्हणताना ते पण नाही.
मग हिला सगळंच कस मिळेल.
लई पैसे आहेत त्याला आणि नको लावायचं आपणत.
मग हला सगळंच कोण सांगणार असं.
येता जता नसेनात पण कॉलेजमध्ये तर आहेत न.
कॉलेजमध्ये आहेच येताना पण तिकंड काय नई जर बस मिळाली नई तर मुलांसनी कसं लिफ्ट मिलत्यात आणं मग
हा होय देत्यात की, कोण पण
तर जाताना जरासं म्हणून मी म्हटलो की, त्याला फोन लागंतय की नंतर मं फोन लागत नी काय तेच बरं पडतय.
खरंच तर ते संगट सगळ्यासनी घेण्यापेक्षा एकट एकट गेलेलं बरं
तिला हेला बोलवा तेला बोलवा बोलवलं नई की, रुसणार मग
होय. आता तुझच बगितल नईस
नाय त काय मग त्याला म्हटलो क पहिला टास्क येतोय नंतर न सवय झाली की फोन लागत नी म्हण
होय. आणि सगळ्यास्नी गोळा करून ते आणि डोक्याला वेगळंच टेंशन
त्यापेक्षा एकटं गेलेलं बरं.
मुलांचं एवढं नसतय. खर, मुलींचच जरा लई नखरं असत्यात.
नाय ते तर हाय सोड काय नसते. तरी पण जरा त आत आधी कसं गावातच शाळा असायची नव्ह तितल्या तितं जायचं यायचं चालत होतं ग आता जरा दुसऱ्या गावाला जायचं म्हटल्यानंतर थोडं नवीन नवीन असल्यावर जरा वेगळं वाटतंय नव्ह. काय म्हंटलीस?
टेन्शन येतय ग जरा
होय. तेच की, आणि कॉलेज म आप सॉरी आपल शाळेत कसं विषय सगळं वेगळं कॉलेजला गेल्यावर काय पूर्णच सगळं वेगळं पडतय नव्ह
होय.
आता हे दहा बारा वर्ष शिकलेलं वेगळं म त कॉलेचं वेगळंच पडतय